हॅलो, हा नमस्कार ताई. येतो ना आवाज? हो हो, माझा येतोय?
हो हो हा हा. गरम किती हुतय ना? जून जून महिना अर्धाच होऊन गेला. तरी अजूनही पावसाचा पत्ता नाहीेये.
हो पूर्ण वातावरणातलं ना सगळंच उष्णताच वाढलेली आहे खूप.
हो ना अजिबात जरा. राहू शकत नाहीये, पॅनशिवाय आणि पॅनच्या खली राहून सुद्धा घामा घुमवलं होते.
आपल्या इथेच नाही, पूर्ण भारताचं म्हणा जगाच म्हणा वा वातावरण बदललेलं आहे. आणि खूप उष्ण. वाढलेली आहे आणि. पावसाची पण अनियमितता. ता झालेली आहे ना
हो कारण गेल्या वर्षी कस मे मध्येच सुरू झाला होता आणि आता जून महिना आवडा. झाला. तरी सुधा अर्धा झालं. तरी नाही पूर्वी कसं होत. आपण थोड्या वर्षापूर्वी म्हणजे, आपल्या लहानपणापासून वगैरे आपण बघितले की, सात तारीख म्हणजे मृग नक्षत्र. त्राचा पाऊसच असा आहे. चाल आ आ आ आणि तेव्हा दिवशी बरोबर. पाऊस सुरू व्हायचंच.
हो ना हो ना.
तर हे आपलं म्हणजे ॲक्च्युली हे सगळं, पर्यावरण किंवा हवामान वगैरे जे बदलण्यात. हे आहे. ते करत त्याला तर माणूसच जबाबदार आहे. कारण आपण वृक्ष. तोड वगैरे करतो पर्यावरणाची हानी करतोय. प्लाॅस्टिक चा अ निर्बंध वाप बर आणि कॉँक्रीटच जंगल ह्या सगळ्यांच त्याच्यामुळे हे सा सगळं होतय.
आणि ना त पूर्वीपेक्षा कस लोकसंख्या ही जास्त झा झालीय. आणि लोकसंख्या जास्त आणि साधन कमी अस झालेलंय
आणि शहरांवर वगैरे खूप असं ताण पडत ते
ताण येतोय बरोबर ना स्त्रोत कमी झाले पाण्याचे पण ना त्याच्यामुळे आणि झाड पण कमी झालीत आणि त्यामुळे ऑक्सिजन पण कमी झाला म्हणजे एकंदरीतच ते सगळं ऋतूचक्रच बिघडलेलं आहे.
हो पण खर त्याला म्हणजे आपणच त्याला खरं जबाबदार आहोत माणूस कारण आपण प्लॅस्टिक पण एवढं वापरतो परत त कचऱ्याचे नीट व्यवस्थ ति तू विल्हेवाट करत नाही आणि त्याशिवाय झाडं लावणं किंवा अधुनिंग ग्लोबल वॉर्मिंगचे जे आपल्याला आपण ऐकत असतो तर त्याच्याबद्दल सुद्धा एक ॲक्च्युली आपण प्रत्येक माणसाने स्वतःच्या स्वतः त्याच्यावरती उपा उपाय आपण केले पाहिजेत म्हणजे सम सरकार काही करेल किंवा दुसरे कोणी काय करत तील याच्यावरती आपण आपण स्वतः
हो आणि अगदी पूर्वी अगदी पूर्वी जे होत ना तर त्या वेळेला बघा बांबू पासून वस्तू बनवल्या जायच्या म्हणजे जास्त प्लास्टिकच नव्हत म्हणजे अगदी टोपल्या जरी असल्या ना आमच्याकडे तर ते पोळ्यांची टोपली हो ती तर ती सुद्धा बांबूचीच असायची आता प्लास्टिकची असते
हो आणि आपण बघायचो पहिल्यांदा आपण गहू ज्वारी म्हणजे अस ते धान्य वगैरे सुद्धा बघत त्या ह्याच्यात पेपर ब्राऊन पेपरमध्ये वगैरे गुंडाळून याय मिळायचा आपल्याला आणि आता प्लस्टिक त्याशिवाय काहीच पर्याय नाहियेत एक बिस्किटचा पुडा जरी घेतला त्या त्यातमध्ये अजूनही छोटं प्लाॅस्टिक म्हणजे असं ते प्लस्टिकचा एवढा वा वाढ वापर करतात ना तर म्हणजे असं खूप तसं असं हे वाटतं ती गोष्ट की का का किती किती हे करतात त म्हणजे लोक अजिबात विच विचार नाही करत कशाचच किंवा कारखान्यावर ते ते सुद्धा लोक की अदूषित पा पाणी दूषित. करतात. आणि त्यामुळे पाण्याच सगळे हे तो तो सगळा म्हणजे दूषित. थोन जातो आणि त्याच्यात. परिणाम होतो. परत, भेसळ करतात जेवणामध्ये. ते एवढी आणि म्हणजे असं कुठच्याच गोष्टी त्याचं असं म्हणजे पैशासाठी म्हणा किती अग दुसऱ्या कोणाचं म्हणजे पैसे स्वतःच्याच पुरते स्वार्थी झालेला आहे माणूस.
हो ना आणि एकदम पातळ वगैरे ज्या पिशव्या असतात ना कॅरी बॅग त्या घेण्यापेक्षा अगदी कापडाच्या जरी वापरल्या ना तरी सुद्धा खूप फरक पडू शक
हो आपण नेहमी आपल्या बरोबर प पिशव्या म्हणजे क घेऊन गेले पाहिजे आणि मी तर नेहमी कुठे बाहेर गेली? की कोणी माय घेतले पण पिशवी तर मी त्यांना म्हणजे नेहमीच सांगत असते. पिशवी घेऊन जात जा सतत. बरोबर आणि मी माझ्याकड पिशवी बन देते त्यांना.
या पिशव्या आहे ना त्या सगळ्या अशा अ अडतात ना म्हणजे.
हा त्याच्यामुळे मग जेव्हा पावसाचे दिवसमध्ये वगैरे ट्रक वगैरे वरती पाणी भरतो.
कि त्याच्यामध्ये खरकटांना सुद्धा बायका बाहेर टाकतात. त्या पिशव्यांमध्ये आणि त्या पिशव्यांच कट प्राण्याच्या म्हणजे गायी वगैरे ज्या येतात ना त्यांच्या पोटात जातात.
हो हो. आमच्या इथे ना एक गाय होती गावी तिच तर पोट फुगलं हो त म्हणजे हा गायी ह्याच्या मुळेच की प्लास्टिक पोटांत जाऊन त्याला ते असं ट्युमर सारखा अस झाला होता आणि एक साईडने असं पोट खूप फुगलं होत. म्हणजे अस बिचार्या प्राण्यांना- सुद्धा मुक्या जनावरांना, सुुद्धा त्याचा किती त्रास होतो. ते आणि पावसाच्या दिवसात बघा. ते ट्रॅक मध्ये वगैरे पाणी भरत म्हणजे याच्यामुळेच होतं की. की एकदम कधी की यावं पाऊस खूप जास्त. झालंय की सगळीकडे पाणी वगैरे. तुंबत. त्याचे पण होत अस की आपण प्लास्टिक वगैरे नीट साफसफाई करत नाही.
हो बरोबर आणि पाण्याच्या व्यवस्थापनाचे. पण गोष्ट आहे की आ जास्त पाणी त्यावेेळेला क लोक वापरतात. म्हणजे मला तर अस दिस इतकं की बायका खूप बादल्याच्या बादल्या पाणी फेकून देतात कालचं भरलेलं. हो वाव्हून टाकून देतात, हो ना आता कालच भरलेल म्हणजे, हो कालच भरलेल म्हणजे. ते टाकीत काय रोज थोडीच पाणी असतं का तिथे तिथूनच येतं ना रोज तर आपल्या घरात आपलं एवढं स्वच्छ पाणी भरलेलं ते कशाला फेकायला पाहि
हो हो ते आपण झाडांना किंवा भांडी, कपडे धुवण्यासाठी पण वापरू शकतो. तेच व्यवस्थित पाण्याचं वगैरे नियोजन आपण केलं पाहिजे आणि सगळं म्हणजे. पर्यावरणासाठी ह्या गोष्टी छोटी, छोटी पावलं उचलली तरच त्याचा पर्याय म्हणजे व. उपयोग होणार आणि पुढचे जे पिढी येणार आहे, आपल्या पुढे त्याचा आपणच विचार केला पाहिजे.
हो ना, हो ना आणि शिवाय सूर्य सूर्याची जी उष्णता आहे ना, ती पण आपल्याकडे खूप वाया जाते. म्हणून सोलर पण आपण वापरले पाहिजे सोलर कु कर म्हणा किंवा पाणी गरम करण्यासाठी सोलर वाप रलं पाहिजे.
पुण्यामध्ये वगैरे मी ऐकल त अस की जे नवीन सोसायटी येतात तिथे त्यांनी ते कंपल्सरी गेलेले आहे की सोलार हे बसवलं पाहिजे.
हो कारण ना काय की इतकं ऊन आहे ना आपल्याकडे आपल्याकडे खूप ऊन आहे ना. तर त्याचा वापर झाला पाहिजे आणि मग ती जी ऊर्जा आहे ती पण वापरली जाईल. आणि त्याच्यामुळे सुद्धा उष्णता कमी होईल. नाही का.
हा म्हणजे जे नैसर्गिक जे स्रोत आहेत त्याचा जर आपण व्यवस्थित वापर केला तर म्हणजे पुढे आपण नैसर्गिक पुढच्या आपल्या पिढीसाठी पण ते राखून ठेऊ शकू काहीतरी.
हो म्हणजे याला अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत म्हणतात हो याला ना आपण अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत म्हणतो त्याचा वापर झाला पाहिजे. अस तर त्यामुळे झाडाचे पाला पाचोळा आहे तो गोळा करून एक तर त्याच खत बनलं पाहिजे किंवा त्याच्या छोट्या छोट्या विटांसारखे बनतात. की जे आपल्याला जाळता येत. त्यात नंतर तर तशा प्रकारच आपल्याला हा ऊर्जाचे होतच आहे तो एक. तर तसे बनवले पाहिजे अशा आहेत युत्या की ज्याच्यामुळे आपण म्हणजे एक सर्वसाधारण माणूस म्हणून काम करू शकतो आप
बरोबर आणि आपण जनजागृती जर केली आपल्यापासूनच तर मग त्याच म्हणजे थोड थोड जणं आप आपल्या ओळखीच्यामध्ये आपल्या मित्रमैत्रिणी शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये त्या त्याचं जा हे केलं त्यांना समजावून सांगितलं की किती कधी
प्रत्येक माणसानी आपल्यापुरते का असे ना उष्णता कमी करण्यासाठी झाड लावली पाहिजे. आपल्या आजूबाजूला लावले. हिजे अगदी किती ही छोटी जागा असली तरी सुद्धा आपण छोट कुठेतरी प्लॅंट लावू शकतो आप पण त्याच्यामध्ये
हो आणि जास्त करून जर आपण आयुर्वेदिक झाड वगैरे आहेत त्याचा वापर करणं.
होय होय घरगुती कचऱ्याचं होण व्यवस्थापन करणं. नंतर प्लॅस्टिक चा सुद्धा कमी वापर करणं- थोड्या थोड्या हळू हळू कमी करत केलो ना आपण गोष्टी तर आपल्याला कदाचित चांगले दिवस अजून येतील किंवा हे पाऊस पाणी जे येतय ना तर त्याच प्रमाण तरी व्यवस्थित राहील किंवा वेळेवर तरी येईल. हे अनियमितता ये ना त्यामुळे शेतकऱ्याला खूप त्रास होतो आणि शेतीची खूपच, पिकाचं नुकसान होतं आणि त्या पिकांच्या नुकसाना पाई
प पे शेती पण करणं लोक म्हणजे काय था थांबवते तस त्रास होतो त्यामुळे.
होय.
आणि अन्नधान्य हे तर सगळ्यांनाच पाहिजे. आणि भारतात मग आपल्याला बाहेरून इम्प इम्पोर्ट करावा लागतं. तो म्ह
हो ना हो ना हो ना कारण त्याच्यावरच सगळं आपलं अवलंबून आहे ना? शेवटी शेती राहिली तर आपण टिकणार आहोत.
बरोबर कोणताही जरी उद्योग नसला तरी, शेती उद्योग हा आज केला म्हणजे असलाच पाहिजे म्हणजे पहिल्यांदा खरं आपल्या लहान पणी वैगेरे भारत हा शेती प्रधान देश आहे- म्हणायचे पण मी बघित म्हटल की आमच्या गावी ना म्हणजे अगदी माझ्या दोन हजार नऊ पर्यंत माझ्या सासरी आम्ही म्हणजे तांदूळ वगैरे उगवत होतोया. आणि आता? या दहा पंधरा वर्षात बघितलं. कोणीही असंच म्हणजे बंजर पडलेली आहे शेती
हो -ना, हो- ना अपारंपरिक पिकं पण घ्यायला पाहिजे पण हेच पहा पावसाचा ना अनियमित त्रास झाल्यामुळे
पण मी बघितले, कोकण साईडला कमी शेती पिकवतात. उलट तिकडे पाऊस आहे तर पण जिथे घट घाट वगैरे जिथे आहे आहे ना तिथे उलट खूप असं म्हणजे वेगळ्यावेगळ्या, वेळोवेळी त्या त्या सिझन प्रमाणे भाज्या वगैरे उगवथ
हो ना, हो ना, हो ना
ज्या आहेत
आत्ताच आपण सगळं लक्ष दिलं पाहिजे त्या सगळ्या
हो ते मंचचे साईडचे लोक आहे त्यांच्याकडे सतत ते शेती भाजी वगैरे भाजीपला पिकवत असतात आणि विकतात सुद्धा म्हणजे स्वतःसाठी तर असत तोच त्याच्या विक त्यात एवढं ते त्यांचे तिथे पाणी पण खरं कमी आहे पाऊस वगैरे हो, हो, हो आपण